आता येईल आवाज हो हा बोला
पहिले बोलायचे, बोलायच्या वेळेस विचार तर करत जावा.
काय म्हटला?
काही नाही बोला आता, झालं जेवन
नाही बस जेवयला बसली असती आता बस बसली होती ना आता वर आली तुमचा कॉल दिसला म्हणून.
हम्. काही रेंजचा प्रॉब्लेम असते रेंज नसली की आवाज नाही येत.
होा ना त्यासाठीच तर मी माडीवर आली, जेवता जेवता उठून आली माडीवर फोन दिसला ना.
हा.
तुमचं काय चालू आहे, झालं जेवण?
काही नाही व, झालं जेवण.
हौ का?
हम्म काय चालू आहे?
काही नाही बस तेच, आता स्वयंपाक झाला.
काय करत असता तुम्ही?
काहीच नाही आम्ही काय शिवण क्लास करते मी
हा ओके.
हम्
ब्लाऊज घेत असताना बाहेरची
हो घेतो आमच्या जवळपासचे
हम् बाकी काही नाही
नाही बाकी काही नाही.
हम्म
तुमच काय चालू आहे, तुम्ही काय करता?
काही नाही आम्ही शिवण क्लासेस करत असतो.
तुम्ही कुठून बोलून राहिल अच्छा दानापूरचे आहे ना. हा मी वारखेळ वारखेळ हो
वारखेळच्या बाईचा एक कॉल होऊन गेला माझा चालू होता तुमचा फोन आला त्यावेेळेस
हो का, हा ना रेंजच नाही एवढा प्रॉब्लेम
आवाजच नव्हता तिने काटून नाही टाकत
हो काय ह ना मग मी कट नाही केला फोन तो ऑटोमॅटिक कट झाला.
तिकडून रेंज धरपकड धरपकड होती की नाही धरपकड धरपकड होते कि कट ही होते चालू राहते म्हणजे आवाज येते मग बंद होते आधी तुम्ही हॅलो आवाज नाही आला मगं नंतर आला तुम्ही शिवा
शिव्या नाही दिल्या मग?
मी सोडलं
काय म्हटलं मी
कि बा बंद करते आणि हे करते, मी बंद नाही केला बंद केला असता तर काय
अरे नाही बा मी शिवीने तरी मी फक्त असं म्हटलं की पहा त्यांनी बंद केला बंद केला अस बंद केला तर म्हटलं माझ. सांगते. समोरच्या हा समोरच्यांना असं. केलं नाही. बघा ताई मी काय केलं दोन तीन जणीना कॉल केले ना. माझी रिसीव्ह केले माझे. बघा मी म्हणजे मी त्यांचे रिसीव्ह केले पण माझा कॉल त्यांनी रिसीव्ह नाही केला.
मग तेे तर आहेच, तुमचा कॉल मी तरी. तुमचा कॉल उचलला, माझा कॉल तर एकानेही नाही उचलला, माझा फक्त. एकच कॉल मी गावात लिले केला कॉल आले असतील
हो ना मग मी हे दुगी तिघींना केले सौंदाळ्याच्या होत त्या त्यांनी बघा माझ्यासोबत बोलल्या दहा पंधरा मिनटं मी वेळ दिला मग त्यांनी मला वेळ द्यायला पाहिजे ना
हम्म मी एक सोंदळेवालीला केला होता ना एक गावातली जवळची आहे तिला केला बाकी कोणालेच नाही त्याचे कल मी उचलले
हा ना
हम असंच करतात ना बाया मलाही माहितीये पण मी नाही करत नाही मला माहित आहे
होा ना मग त्यासाठी मी आधी कॉ म्हणजे कॉल केला मी तुम्हाला दोन तीन वेळा कॉल केला आधी
हा मग माझा कॉल चालू होता ना तो हा याच्या कार्यावर. मी ते टाईम सपतो मग मी नंतर तुम्हा रिसवी कॉल केला. इच्यावरच केला.
कर आल्या.
अरे मला माहित आहे आता हाच कॉल आला.
हा ना. बाकी काय केली आज भाजी वगैरे काय बनवली.
काय नाही दाळ भाजी बनवली.
होव का. तुम्ही पण शिवण क्लास करताय ना बाकीचे मग गावातले ब्लाऊज वगैरे घेता शिवायला.
हा.
हो का काय तुम्हाला मुलगा मुलगी.
मुलगा आहे मला मला.
ओे हां मलाही मुलगा एक छोटासा.
का
हम.
गसया
नाही नाही ह दोन तीन वर्षाचा आहे ह.
बरं नाही का आपल्याला काम लागलं मस्त.
े घरगुती बर आहे ना घरातल्या घरी.
अनओळकी सोबत बोलल्या जाते.
ह अनओळखी लोकां आणि आपल्याला काही ना काही असं नॉलेज ही भेटते ना बाहेरच कोण काय करते. सर्वांची बिझनेस आहे काही ना काही.
हा.
हम. आजकाल कोणीच बाया रिकाम्या बसलेल्या नाही आहेत सर्वांचे काही ना काही छोटे मोठे उद्योगधंदे आहेतच.
हम्म दडी पाण्याच ह एक काम बरं आहे आपल्याला.
हो. बाकी तुमची तुम्ही शेतात वगैरे जाता कि घरीच असता मग.
हम्म
शेतात वगैरे जाता.
मई घरीच अस ना
हो का
हम् तुम्ही
मी पण घरीच असते
शेफ वगैरे असेल ना घरी झाला पेर नाही
हाव पेरणी वगैरे झाली
हम्म ह
तुमचं काय पिकलेलं आहे शेतात.
काही नाही आमचा भाजीपालाच असते हम्म. पण पाऊसा आला काय तिकडे. आमच्या इकडे हे टमाटे कारले दु
हो काय सर्व भाजीपालाच असतेय ना.
हम्.
हो काय.
ह मेथीची भाजी चवळीची भाजी.
हो हो ना
मग तुम्ही असं बाजारात विकता की ठोकमध्ये विकता.
ठोक मध्ये
हो
फिफ्टी येस फिफ्टिमचिवडी
हम्
बाकी नाही पाऊस नाही वातावरण आहे पावसासारखं
हा म आमच्या इकडे आला जसा
हो
सकाळी ह
हा आमच्या इकडेच बारीक अ म्हणजे चालू होत जास्त नाही आला
हम्म हम्म
आमच्या इथं काही नाही भाजीपाला घरी नसते पराठी असं फळबाग
हो पीक पीक सत्रा असेल तुमच्या इकडे
नाही संत्र्यावरील लिंबू किंवा केळी असच असते हम्म हो आहे म्हणा संत्रा पण आपण आम्हिच
आमच्या गावात मळ्यात पिपि आहे
हो काे ह
हम्म
बाकी आता कुठं फिरायला गेला नाही का अधिक मेहीन्यात वगैरे
नाही बा आता कुठंच नाही गेलो हम्म
किंवा मग तुम्ही अशा कुठल्या ठिकाणी गेलेल्या आहे का
हा चि हो गेलेलान चिखलदार माह एकटे टेट केेल्याला चुकाला तर पाय की नाही मस्त
हो का
मी गेलेले ना हा
नाही माहुरला नाही गेलेली मी
चिखलदरा
महाराष्ट्र दर्शन केलेलं आहे आ मही माहुरला नाही गेलेली
हन जायचं मग आता नवरात्रात नवरात्रात मज्जा असते हम्म
रक्षाबंधनला पण जातात ना आता तुकं
हो
हम्म दत्त मार्गी बर
आम्ही चौदतर मारो
तुम्ही आहे का त त हाव काय मग तुम्ही जात नसता काय
हव जाय तस आमच्या घरी आरत्या होत आरत्या आरत्या हा आर्ते पण होत असतात आमच्या इथं
होव का
हम्म हो पूजा असते ना दत्ताची माव ह्याले वारींला पण असते जास्त पौर्णिमेच्या वेळेस
हो का वारीला असते ना पौर्णिम आता गुरुपौर्णिमेला असते काय
हा को कुणीही पौर्णिमेला करतात लोक जेव्हा वाटते तेव्हा चालूच असतात
होा न ना नाही म्हणजे मी कधी ऐकलो नाही वारीला पूर्ण
नाही ते असतात ना वारीला म्हणजे इकडे नसते तीनथ दत्ताच्या मंदिरात
अच्छा हो हो तिथे दत्ताचं मंदिर आहे
हम्म तेकय असते
हा तिथं गेली गेली होती मी एक वेळ भंडारा होत ते आमचे नातेवाईक असतं हम् त्यां हो का हो तिथे एकमु की दत्तपुरचं मंदिर आहे
हा
खूप वेळ होता
ह
खूप वेळ होतात ना तिकडे
ठीे बाकी तुमच्या तब्यता वगैरे काय म्हणतात
चांगलीय ठीक आहे
हां ओके मग तुमच तुमच्या सोबत कोण असते आणखी म्हणजे तुम्ही पूर्ण फॅमिली राहता की एकटाच
नाही बाबा ज येतच.
अच्छा हो का.
तूमचा
हा नाही मी सासरीच आहे
हगे स ना
बाकी एखाद्या पदार्थाची रेसिपी वगैरे सांगा काय चांगलं बनवताय तुम्हाला
पदारथ कायता पचे आणि तुम्ही सांगा हम्
नतरा वगैरे कापलं माज
नाशताला नाही बनवलाच लवकर होत तर काहीच नाही
होके हा ना आपल्या याच्यामध्ये सणं वगैरे एवढे चालू असतात बापरे बाप
हम्म
बस आता पावसाळ्यात लागलं की लागले सोनवार हम्म अखाडी ते तस रावण महिन्या आला कि सन असत ना सगळी महालक्ष्मी आमच्या इथे महालक्ष्मी पण असत अस
होव का
हम् ह.
मतापासून त लागलेच आहे काम.
महिन्यात म्हणजे कामच पूर्ण हो
हो ना त्यासाठीच सर्व साफसफाई कर
हो पूर्ण साफसफाई करावीच लागते घराची
हम्म संडेय मग ठीक आहे म झालं अशील ना
अच्छा हां ठीक आहे ठीक आहे ठेवा.
मध्ये उचलताय आता
हा उचलते तुमचं